हॅलो.
हो नमस्कार ताई बोला
हो नमस्कार ताई बोला ना
कुठल्या विषयावर बोलणार आहेत ताई आज तुम्ही?
म आपण पर्यटन स्थळांविषयी बोलायच?
हो चालेल ना ताई-
हो चालेल ना मग.
कुठले पर्यटन स्थळ जे शैक्षणिक आहे तसे की कुठले
नाही असे आपले रेगुलर साधे फॅमिली साठी वगैरे आपण फिरण्यासाठी जातो अशे बोला पर्यटन स्थळासाठी बोलू शकतो.
तुम्ही कुठपर्यंत गेलेले आहेत आजकाल कुठले, कुठले स्थळ पाहिले आहेत तेथे?
हो ना म्हणजे मी जास्त काही नाही बघितलेलं पण मला आवड आहे त्या गोष्टींची म्हणजे मला कस अ किल्ले वगैरे बघायला आवडतात. शिवाजी महाराजांचे का कालीन जे किल्ले आहेत ते बघायला जास्त आवडतात मला पर्यटन स्थळांमध्ये किल्ल्यांच जास्त आवड ये पण तितकं शक्य नाही होत पण म आवड आहे मला त्या गोष्टीची बघन
पण एक दोन तरी बघी एक दोन गड्या म्हणजे ब गेले अस
अच्छा. हो हो गेलेले ना म्हणजे पाण्यामध्ये जंजिरा किल्ला बघितलेला. आणि प्रतापगड बघितलेला आहे रायगड बघितलेला आहे.
अरे वा अरे वा मग म्हटलंईला दोघां विषय सांगाल का. मी फक्त जंजिरेला गेलेली आहे अस प्रतापगड आणि रायगडा विष सांगता का मला जे आपण पिक्चर म पाहतो तसच सांगा ना ते ना पहिले प्रतापगडावष सांगा ना.
तसं नाही म्हणता येणार पण त त्या ज इट इज तसं बनवून दाखवत दाखवण्याचा प्रयत्न पिक्चर म वगैरे केलेलं असत हो आणि
मला ऐकायला आवडेल.
हो नाही प्रतापगडावरती ना म्हणजे बऱ्यापैकी उंचा गड आहे. म्हणजे किल्ला भरपूर वरतीय किल्ल्यापर्यंत पण गाडीने वगैरे जाऊ शकतो बाकी पुढच बघायचं असलं तर आपण पायी प्रवास करावा लागतो पण थोडा येतो इतका काही नाही जास्त करावं लागत. असं आणि किल्ल्यामध्ये अ प्रतापगडावरती बघा शिवाजी महाराजांचा तो म्हणजे राजांचा तो महल वगैरे असतो अ ते त्याच बनवलेलं आहे तोफा वगैरे ठेवलेल्या आहे अ त्या कालीन ज्या तोफा होत्या आता बरेच म्हणजे जुन झाल्यामुळे तुटलेलं वगैरे जास्त आहे आणि वर ते एक पाण्याच असं तळ आहे छान म्हणजे किल्ल्यामध्येच बनवलेलं आहे ते अ त्याच्यामध्ये आता कमी प्रमाणात पाणी असतं पण त्यावेेळेला ते छान होत असं त्यात तिथला तो इतिहास सांगितलेला जातो हो पाण्याच जर आपण नाही तलाव म्हणता येईल त्याला तलाव बनवलेला होता पाण्याचा छान असा.
हो म्हणजे असं प्रतापगडावरती आहे आणि तिथे सगळ्यात मोठा जो अफजल खान होता त्याचा वध झालेला आहे त्याची पण धी बांधलेली तिथे असं अ अफजल खानासोबत कस केला होता शिवाजी महाराजांनी तेव माहितीय का तुम्हाला तिथले?
अ म्हणजे मी तरच लोकेशन नाही पाहिलं फक्त एक हिस्ट्रीमध्येध्ये वाचलेले म्हणजे अभ्यास
अच्छा अच्छा हो म्हणजे प्रतापगडाची हो प्रतापगडाची खासियतच ती आहे म्हणजे गड तिथे पहिले गड वगैरे किल्ला वगैरे नव्हता तर त्यांच्या ते भेटीसाठी ते बांधलेलं वास्तू त्या सर्व त्याच्या तेव्हापासून मग प्रतापगड तो जास्त प्रसिद्ध झाला आणि किल्ल्यांमध्ये पण त्याच अ रूपांतर झालं असं.
बघा म्हणजे हे आपण जे म्हणतो की प्रॅक्टिकल जञ तुम्ही स्वतः गेल्यावर आजा ते फक्त पुस्तकात वाचलेला आहे प्रतापगड आहे प्रतापगड आहे पण आज तुम्ही स्वतः गेल्यामुळे ही माहिती मला समजली ना की म्हणजे तो कशासाठी बांधलेला आहे.
कशासाठी बांधले खास त्यांच्या दोघांच्या भेटीसाठी ती बनवलेली वास्तू होती हो म्हणजे त्याची खासियत सगळ्यात महत्त्वाची ही आहे असं.
अफ्जल खान आणि शिवाजी महाराजांची भेट.
शिवाजी महाराजांसाठी आणि जंजिरा त तुम्ही बघितलाय त्याचं पण वर्णन करू शकता किंवा मी सांगू शकते तुम्हाला
ते तुम्हीच मला रायगडाशी ऐकायला आवडेल ते
अच्छा अच्छा रायगडाच रायगडाच नाही सांगता येणार पण रायगड कसा णीच म्हटलं जातं सर्व किल्ल्याची किंवा आपल्या महाराष्ट्राची म्हणा राजधानी म्हटलं जातं आणि रायगड कसा म्हणजे अ राजधानी बनवल्यामुळे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणा अ तिथे आपलं देवीचं ना याचं तुळजाभवानी मातेचे मंदिर बांधलेलं आहे हो आणि शिवाजी महाराजांना आपण म्हणतो देवीने तलवार दिली होती पण त च दिली आणि त्याच देवीच्या नावावरून आपल्या शिवाजी महाराजांचं हो शिवाजी नाव असं पडलंय आणि तिचीी तलवार आहे तिला देवीच्या नावावरून भावानी तलवार असं म्हंटलं जातं रायगडाचे विशेष खासियत म्हणजे प्रमुख बनवलेलं होतं रायगडाला सर्व किल्ल्यांचा प्रमुख जो होता तो रायगड होता अच्छा हो आणि तिथे शिवाजी महाराजांची समाधी जिजामातांची समाधी आणि त्यांचा जो कुत्रा होता अ त्याचं नाव वाघ्या नाव होतं त्या कुत्र्याचं त्याची पण समाधी तिथे बांधलेली आहे अस हो रायगडाची तेवढी एवढीच माहिती मला
अं राायलट म्हणजे चढून जावा लागतो की कसा म्हणजे जायचं कसं त्याच्या ते सांगा मला
कस काही प्रवास आता किल्ल्यावरती कस आता बर धा झाले सर्कडे काही प्रणात जात आणि काही प्रण चढूनच जावं लागत कारण काही प्रमाणात आणि तो पुढचा जो प्रवास असतो जो पाईक करतो तेव्हाच आपल्या सर्व बघायला भेटतं ना त्याच्यामुळे तो प्रवास पाहीच करावा लागतो तर मग सर्व गोष्टी तिथे जे
आणि तो किती वेळेचा प्रवास आहे रायगडाचा एक तास दोन तास असा किती वेळचा आहे तो काय पाय प्रवास
अ म्हणजे बघायचं जर ठरलं तर आपल्याला अ दोन तासही लागतात आणि आपण जसं बघणार तस जास्त वेळही देऊ शकतो किंवा एक तासातही थोडा फेरफटका मारून आल्यासारखं बघितलं तर असाही करू शकतो पण पण दोन तासाचा प्रवास त्याच्यामध्ये आपल्याला छान ते स्थळ अभ्यासता येतं
हो अच्छा अच्छा अच्छा जंजीरात तर मला एवढं काही आठवत नाही जे मी स्कूल मध्ये असताना गेले ते तेव्हा काय मी काज पण म्हणे डळ्यासमोर येत आपण म्हणो ना आप बा एा व ब अस त्या काम आहे ना म्हणजे अजून पण डोळे बंद केल्यावर दिसत तो किला किती अभेद आहे आणि एवढ्या समुद्रात म्हणजे त्याने एवढे जड दगड घेऊन त्याचं बांधकाम के
बांधकाम हो त्याच सर्वात मोठी खासियत ती क याचं बांधकाम कसं केलं असल आता कसं आताच्या काळामध्ये भरपूर सुविधा निघाल्या म्हणजे अ काही गोष्टी वाहतूक करता येऊ शकते तसं त्या काळात कसं त्या लाकडी बोट होत्या जुन्या त्यानीच ते दगड वगैरे नेऊन त्याने ते बांधकाम करणं वगैरे ह्या गोष्टी केलेल्या आहे तस जंजिरा त्या काळात जिंकण्याचा खूप प्रयत्न केला पण जंजिरा जिंक नाही आला पण तो तरी पण आता आपल्याच प्रांतामध्ये मोडला जातो ह
हो आणि तो अभैद किल्ला म्हणून तर म्हणत्यात ना त्याला. जंजिरा अभेद किल्ला तेव्हाही होता आणि आजही आहे.
हो हो आजही आहे ना, जंजिरा कसं
होण्यासाठी हा
हो हो तो एकमेव किल्ला आहे, जो पूर्ण पाण्यामध्ये समुद्रामध्ये बां धलेला आहे. जंजिऱ्याची सर्वात मोठी तीच खासियत आहे आणि जंजिरा किल्ला बघायचं म्हणजे कसं समुद्र आणि बोटीने प्रवास करायला छान वाटतं, मग ते सगळ्यात आवडतं. पर्यटनस्थळ म्हंटलं तर जंजिरा किल्ला. हो हो ती ते कसं बाकी सर्व परिसर कोकण भाग येतो. तिथं मच्छी, मास वगैरे ह्या गोष्टी खाद्यपदार्थांमध्ये असतात जास्त.
अच्छा अच्छा अच्छा. अच्छा. अजून काय काय बघितले ताई तुम्ही, पर्यटनामध्ये म्हणजे मंदिर म्हणा किंवा अजून दुसरे कुठले?
हो मंदिर म्हटलं ना, तर म्हणजे मला माझं कसं मला किल्ल्यांचा जास्त शोक त्याच्यामुळे मी कळसुबाईच सर्वात महाराष्ट्राचं सर्वात उंच शिखर जे अ आठ हजार आणि काही तरी वरती मीटर ते वरती आहे, सगळ्यात उंच असल्यामुळे त्याला अ सहा पाच ते सहा तास चढून वरती जायला लागतं.
अच्छा.
हो. आणि नि निसर्ग निसर्ग तर भरपूर आहे, तिथं म्हणजे झाडी वगैरे मंदिरात असं नाही खासियत तिथं, कळसुबाई जे मंदिर आहे, ते छोटस बनवलेलं आहे. आणि पण जो आपण पर्यटनामध्ये जो निसर्ग आनंद घेतो. म्हणजे आपण समजा पावसाळ्यात जाऊ शकतो. पावसाळ्यात गेल तर ते वाहणारे झरे, झाड
हा हा.
अ छोटे मोठे प्राणी आहे तिथे, ते सर्व बघायला भेट तं. असं म्हणजे जे कळसुबाईच सगळ्यात मोठं पर्यटन तर ते ह्याच गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे.
ओके ओके ओके. मग तिकडे तुम्ही काजवा महोत्सव बघित लेला आहे का? म्हणजे आपला जे ना पहिला पाऊस पडून जातो हा हा हा, म्हणजे अ तिकडे तिकडे पुढे आपण जातो ना, थोडसं खाली उतरलं का कळसुबाईचं थोडसं खाली, आपण तिकडे गेलो ना अ भंडारदरा वगैरे तिकडे गेलेले आहात का तुम्ही? हो, मग तिथे गेलेलं आहे. हो, मग काजवे वगैरे पाहिलेत? तसं मी काजवे पाहिलेत रात्रीचे.
अ रात्रीच नाही बघितलेलं ऍक्च्युली, सहलीचच म्हणजे शाळे ची सहलच गेली होती, त्याच्यामुळे डेच्या दिवसातच बघितलेलं आहे ते. हो, पण खूप छान आहे ह तिथे म्हणजे आर हो, झालेय का आपली वेळ झालाय का?
नाही नाही नाही, होत आलाय.
हो हो हो, ओके ओके.
चालेल ताई, चला मग
हो चालेल.
छान वाटलं तुम्ही जी माहिती सांगितली ना, तुम्ही जी मा ांगली पर म्हणजे भेटली असती जे पुस् नॉलेज मला आहे म्हणजे प्रॅक्टिकल म्हणून मी याच्यासाठी तुम्हाला विचारलं तुम्ही सांगू शकता.
हो हो हो नाही जेवढं माहित होत तेवढ सर्व हो ठीक आहे चालेल हो छान हो हो चालेल थांबू शक थांबू शक
हा अजून कुठला पुढचा गड पाहण्याची इच्छा आहे तुमची अजून एक मिनिट आहे बोलू शकत
अच्छा अच्छा ठीक आहे आता वेळ तर झाला होता.
नाही बोलून घ्या नाजे अजून कुठला इच्छा आहे तुमची चला झालाय चला थँक यू बाय
ओक थक्यू ओके